ते.
हा, बोला साबळे.
म्हटलं तुम्ही काय करते.
आहे ना, बसलोय.
बसलेत लई आराम झाचालाय तुमचा.
हा म पाणी पाऊस पड ना, भाताज राबा येत नाही, मग चालय आराम.
हा ना. मी काय नाही, घरा घराभोवती नाही घाण काढती.
हा का? गाबाळ झालाय काय लवाब होती ना.
हा पोर खेळतेत.
हा, इचू काटला.
हा, आपली रांनची वस्तीये.
रांची वस्ती हा. त्याच्यामुळं झालाय नाही खरायच काम.
ह
आ
हा ना.
हा हा. घरातले माणसं
हायत ना.
काय करीत्यात?
काय नाय आता आवन नाही येला अजून म्हणजे काय करणार नाही कायत बसले ते- कोणी गेले राशन वाटायला कोणगैरे कुठं कोणगैरे खत आणायला आम्हाला खत नव्हतं घेतला आम्ही अजून
खत घेतलं नव्हतं.
हा ना खतच भेटू नव्हत राहिलं.
मग, आता भेटलंय का?
हा, भेटलाय मग गेलेत आणायला गोटीला.
गोटि वरूनआणलेत का? हा हा म्हटलं इकडें आमच्या इकडे येतं तुम्ही आमच्या गावाला खत नाय आला. हा ना हा हा. ते तुम्हाला नाही देतात, आम्हाला देतात फक्त.
हा ना, आम्हाला जास्त वकाल लागतो ना.
हा, त्याच्यामुळ तुम्हाला देते नई हा ना, हा, हा
मंग काय बाकी म्हटलं?
काय बाग आहेत का काय केलं या टायमाला तुम्ही या वर्षी पावसाळी?
आमच्याकड पावसाळी बागायत काही नाही राहत ओ थोडे, थोडे बांधाला घेवढे राहतात फक्त-
काकडे लावलो का काकड्या?
नाही हो काकडीचं बीज नाही आम्हाला
काकडी तर बित्या नाही का रे लांब लांब हिरे हिरेे मोठे- मोठे काकडी
मेल्या काकड्या.
मेण्या म्हणत्यात का?
हा मिनी काकडी म्हणत्यात तिला.
ची खायला पिवळी राहते अशी ना.
हा.
ह हा आधी काकडी लय भारी राहते आमच्याकडे बी च नाही बी च नाही ना मळा वाटलं तुमच्यां काय असल त लावल्या असलं तुम्ही काकडी त काकड्या आलेव हं
आमच्याकडे बी नाही ना तुम्हाला वाख च बी देव का म
वाळका चां बी वाळका कधी येत्यात ह्या टायमाला येतात का?
त्या टायमाला नाही हो भा म्हणजे नाही का श्रावण महिण्यात येतात ते श्रावण भाद्रपत महिन्यामध्ये, अं
हा का, म्हणजे तो कोणता महिना येतोय मग? तो कोणता महीना येतोय मग?
सावण अ तो माहिना सावण भाद्रपद म्हणले नंतर तो कोणता महिना लागतोय? ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचावा तेजे जाते हा सोमने येत ते बेचत.
वाळ का खायला कशी राहतात कडू कडू गोड गोड
गोड राहतात ते
हा का मला वाला काय वा काय उन पावसा य तर काय?
फुल पाऊस नाही, पाऊस उघडत येतोय ना तेव्हा.
हिवाळ्यामध्ये ताशिल म.
नाही वा एवढ्या हिवाळ्यात नाही, हिवाळ्याच्या आधीच जाते ती एवून.
हा का?
हा जास्त पाऊस राहत नाही जास्त म्हणून तुम्हाला सांगितलं नाही का? श्रावण भाद्रपद महिन्यामधी.
हा तुम्ही लावा आलूका म आ वाळका आली का मग आलू खायला बोलवा. पण तुम्ही बोलावशाल का? जासाला विसरून नाही तर.
मग, वाळक आले का बरोबर द्यान येई ना मला तुम्ही.
तुमच्या माग काम पकी.
मग आता, कामही करायचं पाहिजेत ना बाय मा
दुकान सांभाळायच, घर साबळायचं, ह्या ते आणि मोकर काम. अ.
हा ना काम कराय पाहिजे ना काम केल्याशिवायढं हा
अजून काय लावलंय भेंडी बिंडी काही ह आहे ना अ कारली वाळका अजून काय म्हती याला गोडवाल कडवाल
अ गडवाला आताच नाही लावते होत श्रावण महिन्यात लावतेत आ हा आता लागेल गोडवाला हे माझ प आता बघे माझ्या पडाच
हा ह का
ह आम्ही आपस नाही लावते
ह ना
हा
आता त्या कड वर कधी लाविततात हिवायात
हा तोर बी कायले जा याच्यामध्ये वा हरभऱ्यांमध्ये टाकतोय ना
हा ना आणि हर बर कधी पेरयतात पावसाळात
हा तु म्हाला माहित नाहीय ना
हा ना नाही आमच्या हर भरत ना आम्ही या टायमला आ पण आमच्या हर बर मोठ मोठ राहतात आमच्या घारबर मोठं मोठं राहतात
ते काबुल्या हार बर्या असतील तुमच्याकडं
हा मा आम ते पावसातच लावी त आहे
आ का
हम्म
ते काबले नाही ते कोणत्या म्हणतात व ते का ते असे मोठे सग
हा सफेद सफेद नाही का आंगणवाडी म गुगऱ्या बेटायच्या.
हा तेचथ ना.
अ्
ते ते हरवायलातस काहीतरी नाववयला. का लक्षात नाही मझ्या लक्षात नाही त्या. हा. फुटा नाही या काबुल्या हरभऱ्यांची करतेत ना
का बसालं हों
हा.
भूटन.
जसं हारभरं असलं तस मोठे मोठे होते
हम्म काय म्हणत मग अजून काय लावलंय आता काय नाही गेलो होतो शताक शताक गेलतो फिरत काय नाही पाय मोटर लावा गेल तो मला आवणी बिवणी गेय तेव आववररा भरून पावसाही पडा ना.
ह ना
मणड दचा वावरा बरू फुल फुल
आमच्याकड तर मोटरीच चालते नाही आधीच ला लाईटी नाही आता आमच्याकडं.
आम्ही सोलवर लावली तु आता सोल आहे ना.
हा बरे बाबा तुमचं बिनलाय तिच
बिल्डीच आहे पण उननाव पण मग चालत कसे बी थोडीफार आरत मोटर तर चालत हा नाही तेवढ हव लाडीच टनशन नाही
ह
हा तुम्ही घेऊन टाकायचं ना काय नाही पोरंत खेळ चालाय हा
पण ते प्रकरण ते आमचे पा नाही का ते काय शेतीचा उत्यानुसतार टाका लागायची ना तर ती सातची टाकली मोटर त्याच्यामुळे ते काही बरोबर याच्यातच नाही बसलं
हा आहे ना
आता परत पाचच्या मोटरीच प्रकरण केलंय मग
हा हा पोर गेल्या आधी शाळेत ना
हा पुरेकडे शा आहे
हा सकाळची शाळा आहे ना
हा मराठी शाळेत काय वि जनगणनेच हे आलंय ना
हम्म आमचे पोर आले शहळातून शाळेतून केता फुग फुग चाप नाही तर काय निरूनर फुग का उडीतात फुग हा किसन कुर्डे काय म्हणतोय
तर काय तिकडं बाळक बोलत आहेत फोनवर
ह ना
हा
हा हा
हा हा इडे येत ना दुक म्हणजे कोणी आलं ना बरं जाऊ द्या काय नाही बाकी मग तुम्ही काय करते आता
आता काय नाही हाय ते बसले आता माणसं गेले
काही जनावर नाही का आता तुमच्यात काही जनावरं नाहीती
जनावर आहे ना एक गाई आहे एक पारडू आहे एक मैसे दु एक शेर मैश दूध नाही ना मैशी ना गोवाळा फेकून दिला आता खाटीच आहे
आगा
हा आता मैस आहे आपल गाय आहे जानायला
हा
पावजणले मग हायच आपली डेअरी जिंदाबाद
हा नाही तेच आहे मग गावठी एक गा गावठी एक ही आहे जर्शी आहे का
हा गावठीच गाई पाळाय पाहिजे
हा ना गावठी गयच्या याला किती माहागे माहितीय ना तू
हा ना अलेयमा आ गय तू पण मग काय गाव ठीक आहे वळ माणूस वळा माणूस नाही
हा का मग तुम्हाला काय का आम आहे तु मी जायचं ना डंगरालाेऊन
नाही डोंगर जवळ डोंगर तर जायलाच घेऊन चारायला तसं आपल्याकडे माळ पाकाला आहे ना
अं काय आमच्याकडे बी फक्त ब दोन बैलां एक शेळी
नाही तर मी रिकमाच आये वाळाया आहे येऊ का
या ना
हा ना जाईर तुमच्या इकडे डोंगरात घे
हा तुमच्याकडे होऊनेत लांब आहे का
आ आमच्या आमच्या डोंगर दोन पावला हो आम्ही दोनच पावला जातोय लगेच
हा
आणिम त्या लावाच आहे डायरेक् डंगर
हता
हा
आमच्या जवळचं आहे
मी पाहिला ना लिला आंब आहे तुमच तुमचा लांब आहे आमच्या जवळ आहे हम्म
आमच्या डोंगराला मशीन आहे ना चढती काय बात आमच्या डोंगराला मशीन आहे ना चढती
चाल पाहिजे ना उतरून घेऊन जायच डोंगरात
आणि शेळ्या पाळायला तर आमच्याकडे देव आगायची तुम्ही
वाघाची आमच्या काय वाघ पण आम्ही बांधून ठेवत आले हो हा
ह काय मला लाल पा
काय म्हणते मग आमच्याक वाघा आहे वाघ काम बांधून देणार आहे हा हॅलो
हा बोला ना
त्याला असाय लागलं वा करत का बांधून देणार एक का म तर म्हणलो पाऊ काय म्हणते तुमही काही म्हणलंच नाही बाघ
तुम्ही एवढं काही बी पण न का ना बोलू
वाघ सगळी ग आहेत तरर मग कायत
त्याच तर यार तेच समोरचे मासं आपल्याला येड्यात काढतील ना
आता काय आता समज माझं काय आता शेवटी वाघाचा विषय निघाला मुद मला तुला असल बांधून हम्म काय म्हणत मग वाघायचा सुळसुळाट आहे जिकडे पाहावे तिकडे
आठ
आमच्या ग पहिल्या कोंबड्या होत्या एक सुद्धा कोंबड ठेवले नाही आला का दिवसा आहे आणि रात्रीशी दिवसा शेळी घेन ग्याला
हा कोंबड्या शेळनच्याववा असा नाही ते तेव्हाच येतोय नाही का त्याच्यामुळे मग आम्ही बी कोमड्या शाळा पाहते नाहीय कस शेळ पता आमची
व सना पाळली होती मस्त प मावशी न दिली होती मस्त पाळली होती आ
झालंय का
काय हा ठेऊ अमंग